हम्म, तेच मगाशी कट झाला. म्हंटलं चला परत फोन लावू ताईंना आणि बोलू म्हंटलं. काय नाही. मग तेच मग आम्ही म्हटलं ते एका शाळेत आम्ही बोललो होतो की मज तुम्ही आमच्या एवढच्या मुलाशी इंटरव्ह्यू घेणार. आमची पण इंटरव्ह्यू घेणार मग तुम्ही आम्हालाच कामाला लावणार.
बरोबर ना. मग शाळेत फी भरायचे कशासाठी? शाळेत फी द्यायची कशासाठी?
मग आणि एका शाळेत तर पेपर पण होता. एवढं छोटं मुलांचा पेपर त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही त्यांचा पेपर. आणि परत ते मुलाला म्हण आम आम्ही येणार होतो. आम्ही आम्ही वेटिंग ला होतो कैन्सिलिंग मध्ये. आणि त्यांचा नंबर होता आणि तो मुलगा गेला मग तिथे त्याची आई आणि त मैत्रिण होती मग ते मग त्याला एक क तो त्या लोकांना ओळखत नाही. परत त्याला काय तती नेट ल काही आता मुलं घाबरलेले असतात पहिल्यांदा.
हम्म.
त्याच्यात तुम्ही त्यांना लगेच म्हणतात तिकडं बस बघायचं नाही, विचारायचं नाही. मग तो काय तिथं हे करणार परफॉर्म करणारे?
बरोबर आहे.
मग आम्ही तर ते कॅन्सलच केली ती शाळा, मग दुस शोधली आणि मग घेतला ऍडमिशन. त्याच्यात पण त्याला इतकं काही असं अभ्यास आहे का अभ्यास नाही आवडत.
हम्म हम्म.
जास्त इंटरेस्ट आहे.
जी गोष्ट आवडत असेल त्याला पुढे जायला सांगायच त्यात.
हा त्याला क्रिकेटमध्ये आहे, मग आता म्हटलं लाव कोचिंग. थोडासा गेला का फोर्थ, फिफ्थ ला मग को लावून देऊ म्हणजे कस तेव्हा अभ्यासाच पण त्यांना कळतं काय किती करायचं? आणखी त नाही.
हो ना.
किती वेळ खेळायला द्यायचां आहे, आता कसं आपण माग ला अभ्यास पण कर रे. जायरे, घेऊन जा हे करा. त्याच्यापेक्षा काय खेळू देते घरीच आणि काय त्याला करायचं येते का तो.
हम्म हम्म हम्म.
तुमचं काय?
अजून फसलंय माझी मुम्मी पण तिथं तिला ड्रॉइंग आवडते मग उन्हाळ्यात लाव लावणार होती पण तिला क्लासेस पण तिचा हात मोडला. ऑपरेशन वगैरे करावं लागलं म काय?
म्हणजे कुठून पडली होती का?
खेळतानी पडली?
हम्म हम्म हम्म. जास्त लागलं होतं.
हो ना. ऑपरेशनच करावं लागल.
बापरे म्हणजे काय अस उंचावरून वगैरे पडली होती की असं
नाही. खाली जमिनीवरच खेळतानी. पडली नाही ते हात कोपरातन निघून गेलं.
अरे बाप रे!
मग ते तार वगैरे टाकून पॅक केलं.
हम्म. हा ना अवघडच होतं लहान मुलांच आणि परत आधू पण होऊन जात असं नाही का मग कधी दुखला परत थंडीत वगैरे असं वाट
तेच ना आता ते जास्त दिवसांचं दुखण नाही घेऊन जात.
हूम्म आणि मुलींना परत मग, काम तर करावंच लागतं आयुष्यभर कोणी काही त्यांना समजून तर घेत नाही. किती पण शिकल्या? काही झालं तरीही पहिले त्यांना घर काम आणि मग बाहेरचं काम.
हो.
मग मी आ मी पण जॉब वगैरे करत होती, पण मी या गोष् ष्टी मुळे, एकदा मग खूप फस्ट्रेट झाली का मग? घरी पण या घरचं करा घरातून जाता ना पण खर्च करून जा, इव्हन मुलांना आपल्याला टाइम देता येत नाही. नुसतं आलं का त्यांचं काय त्यांना दोन मिनिटे जवळ घ्या, पप्पी घ्या, आणि बस कामाला लागा परत घरात. आणि बाहेरचं पण प्रेशर असतं, म्हटलं मग कशासाठ ठी एवढं करायचं गं, आत्ताच आपण आपल्या लहान मुलांना प्रेम नाय देऊ शकत, आपलं तर
तेच ना.
मग मी दिलं सोडून, म्हटलं ब घु आता.
मी पण होते आधी मी पण आता सोडलाय, त्याच कारण
नाही घरी सपोर्टिव्ह असले तर मग काही हरकत नाही करायला. पण मग घरी सप पोर्टिव्ह नसले तर मग कसंय, ते एकाच व्यक्तीच मरण होतं त्याच्यात.
तेच होतं ना मग.
आता सासूबाईंनी सपोर्ट केला तर होतं सगळं, पण मग सासूबाईनी केलं लागलं तर पण काय करणार आहे आपण?
त्यांच्याकडनच नाही होत म्हणून तर प्रॉब्लेम हाय.
हम्म हम्म, त्याचाच प्रॉब्लेम असते सगळीकडे, त्यांना अपेक्षा खूप असतात सुनांकडून. सुनांनी कामं केलं पाहिजे, बाहेर कामाला गेलं पाहिजे. पण मग त्यां त्यानी ना त्यांचं कर्तव्य तसं करत मग त्याच्यामुळं काही अडी अडचणी येतात.
जाऊद्या मग काय.
आमच्या घरात त तसं, हम्म. मग आम्ही तेच ठरवलंय की मुलं. प्रायोरिटी. मुलांसाठी म्हणजे आपण कॉम्प्रोमाइज करतो. ग असं. बाकी काय मग एकदा मुलांना? त्यांच-त्यांच समजायला लागलं. की त्यांना आपली गरज राहत नाही.
नाही ना.
मग ते काही कामापुरतचं.. ह त्यांना आपण कामापुरतच पाहिजे.
आता त्यांना गरज आहे. तर दिल पाहिजे. हम्.
बाकी काय तुमच्या इकडे पाऊस आहे का?
आज नाहीये.
हुं. हुं. हुं. ह.
ह काल खूप झाला.
आमच्या इथे हा. आमच्या इथे पण काल पूर्ण दिवसभर होता. चांगला होता. आणि फास्ट. असं खूपच जोरात आला होता अचानक आला आणि तो.
हुं.
हा अचानक खूप पाऊस आला. म्हणजे मुलीला शाळेत घ्यायला गेली ना. तर पाच मिनिटातच खूप भिजून गेलो.
हम आज वातावरण आहे इकडे. अजून आलं नाही आहे काय.
हुं नाही आज आमच्या इथे बा होतं सकाळी. पण आता नाही आहे. आता पडलंय थोडस ऊन.
हो
पडायलाच पाहिजे पाऊस, नाय झालं होतं कधी पाऊस पडतो? सगळेच वाट बघत होते.
पाणी कपात सुरु झाली शहरात.
आमच्या इथे तर शनिवारी पाणी नव्हतं आलं.
इकडे पण तीच सिस्टीम आहे.
हम्म परत ऑगस्ट मध्ये म्हणे दोन दिवस येणार नाही.
पाऊस नाही पडला तर मग ते जास्त करणार आहे कपात.
हम हम हम तशी आमच्या इथं तर पहिल्यांदाच वेळ आलीय याच्या आधी कधी वेळ नव्हती आली अशी. यावर्षीच अशी वेळ आलीये.
या वर्षी खूपच लेट झाला ना पावसाला
आणि भाजीपाल्याला तर काही अशी चवच नाही वाटतच नाही भाजी घ्यावी का ते भाज्या तर त्या अश्या त्याच भाज्या बघून तर नुसतं बोर झालंय.
सगळे पॉली हाऊस वालेच भाजी येतं आहे, शेतकऱ्यांकडे अजून हे नाही पाऊस नाही त्यामुळे भाज्या नाही करत आहे, बाकी
पाणीच नाही ना आता.
हम
त्याच्यामुळे आता मी गेली होती मध्ये गावात, आमच्या गावाला वगैरे
हम हम
मी आन नातेवाईकांचे विहिरी बघितलं काहीच्या यांना तर पाणीच नव्हतं.
काय गावांमध्ये खूप म म्हणजे जनावरांना प्यायला पण पाणी नाहीये. टँकर वगैरे बोलवता.
हो ना, आणि काय वापरायचं पण त्यांच पूर्ण विहिरीवरच अवलंबून नसतं ना वापरायचं पाणी काही असं शहरासारखे नळ नसतात, त्याच्यामुळे त्यांना बोलावंच लागत असेल.
आता पडतोय सगळीकडे पाऊस तर होईल थोडं
हा पण मग एक आता म्हणजे स पडला पाहिजे चांगला महिनाभर दोन महिने तेव्हा कुठेतरी ते वातावरण नॉर्मल होई नाही तर काय थोडा पडेला आणि परत ज पाठ फिरवली त्यानी
नाही येईल बहुतेक आता कारण मागच्या वर्षी मे पासनंच स्टार्ट झाला होता ना पाऊस
हम्म
या वर्षी आता जून अर्धा संपला.
हम्म हो जून म्हणजे संपतच आलाय जून एंडिंग चालू आहे आता आजची काय चोवीस, पंचवीस
तेच ना
उलटा लवकर सात तारीखच सांगितलेली होती पावसाची. पंधरा दिवस लेट झाला तो.
ते कुठलं तरी वादळ आलं होतं ना त्या
आणि नांदेड वगैरे साइड जे आहे ना विदर्भ, तिथे पडत होत त बर का पाऊस, माझी एक मैत्रिणी आहे ना तिकडची तर ती बोलली ते आमच्या इकडे पाऊस चालू आहे चांग हां पण मग इकडे नाशिक वगैरे साईडलाच नव्हता पाऊस
हम्म त्याच काही सांगता येत नाही कधी कुठे पडतो कधी कुठे काहीच पडत नाही काही एवढं पडतो की सगळं वाहून जात पूर येतो
हो ना ते तर होतच आता नाशिक मध्ये ते एवढ्या रस्त्यांची कामं चालू आहे तर सगळीकडे खड्डे, खड्डे त्याच्यामुळे इतकं पाणी साचतं क ते कधी, कधी गाडी काढायला पण मुश्किल होऊन जाते ट्राफिक पण होती परत
चालू आहेत ना
आह
कुंभमेळा येतोय म्हणून चालू येत
हा ते कुंभमेळ्याची काम चालू आहे पण मग त्याचा आता नागरिकांना त्रास होत न ते ट्राफिक जाम परत लेट जा ऑफिसला कधी कधी लेट पोहोचतात ट्राफिक मुळ मग ते नुकसानच आहे ना घरी यायला पण संध्याकाळी ट्राफिक मुळ टाइम होतो आता आमच एका ऑफिस मध्ये तर आहे ना पहिले लेंट मार्क लागायचा आता तर लेटमार्कच हे करून टाकलंय त्यांनी नाहीच अवदं काम चालू आहे ना तर मग ऍडजस्ट करून घेत जाऊ जा ठीके काम चालू आहे त्याच्यामुळे झालं असं लेट रस्त्याने गर्दी असेल असं ती सुट मिळती एक, पण मग सगळ्याच नाही ऑफिस च देत असं काही काही देता पण मग काहीचा आहेच ना लॉस
हम्म.
बाकी कायच जेवण झालं का?
हो.
हम्म, आवरलं सगळं?
हो, आवरलं.
ठीक आहे, चालेल.
हो.
ह, बाय.
बाय.